हॅलो हॅलो नमस्कार तई आवाज येतो आहे नास्
हो येतो येतं व्यवस्थित येतं.
बोला कशा म्हणतात काय म्हणताही कशा
काय नाही बस मजेत आहे व्यवस्थित चाललंय सगळं
अच्ा अच्ा
आता ज फन फन वगैरे सुरू होतात. श्रावण वगैर बघायचो. त्या आता सण फिरवून जातात. हो ना लग्न सरळ सुरू होते आत्ताच अधिक महिना संपला. हो ना आता सगळे लग्नाचे आहे नि तिला तर मुहूर्त परत चालू होतील. न शता नदी लग्न मना किंवा हळदीच्या वेळेस वगैरे वगैरे केले जागीने असतात बघ. हा हा अर. आर्टिफिशयल फुलांचे बघितले होत तुम्ही हो माझ्याकडे आहे ना. हळदीचा अरे वा क बनवलेला मला ॲक्च्युली बनवायला एवढा वेळ नव्हता मग मी रेडीमेटच आणलेला होता तो. आहे माझ्याकडेणजे हळदी कुंकूच्या कॉम्बिनेशन मध्ये तो जपून ठेवल्याॅटंच कापड होेत. ते ना सॅटिनचं कापड नाही आहे. ह. फोम पण नाही म्हणता येणार अ अससं वेगळंच नाही का? कपड्याचं नाव पण नाही लक्षात येते मला आता नेमकं. हा त तशाच टाईपमधला काहीतरी थोडासा असा जाडसर कपडा य अरगंडी सारख्या त्याचे तयार झालेले. फुलंप खूप सुंदर बनवता येतात ते अ म्हणजे बघा ना आता साध ती फुलं दाग तन ह ना हळदीचे दागीने नकलं तरी चालेल शट पूर्ण त तुम्ही कुठून घेतला असेल विकर थोडी बनत त्याच्या किती सुंदर क करा हो ना,
पहा ना म्हणजे
म्हण एक फुलं फक्त ती त्या कापडाची आहे ती पण ते अशी ही फुलं बनवता येतात. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या वस्तू वापरून व्यवसाय का त्या त्याचे पण खूप सुंदर फुलं होतात. बघितलं ना हम् ओरिजनल फ नाही नाही ओरिजनल फुलांसारखंच दिसून ये तर त्या औरगंडीचे फुलं मी पाहिलेले. वेलवेटच्या कापडाची फुलं बनवता येतात.
इतके सुंदर होता गुलाबाच फुल बघा ना तुम्ही अ वेलवेटच्या फुला च एकदम रियल. हो एकदम रियल. आता काय काय ठिकाणी तर आपल्या उन्हाळ्या वगैरे आता लग्नात
लग्नात कराय म्हणलं तर फुलं भेटत नाहीत. नाई
तर अक्षरशाही आर्टिफिशियल गजरे
हो मी ते पाहिलेले आहेत गुलाबाचे फुलं बाजारात मिळतात, त्याला अशी यु पीन अटॅच अस ते आपण डायरेक्ट जुड्यात खोसू शकतो ती फलं. गजरे तर इतके सुंदर मिळतात मोगऱ्याची फुलं आर्टिफिशियल म्हणून. हम्म हम्म. अ -आणि ते कुंदा म्हणून माहिती असेल हो कुंदे चे फुले हो. आणि काय सुंदर गजरा असतो. इथे मिळतात ती फुलं. हो आता सध्या ऑनलाईन वगै बिझनेस सुद्धा खूप जोरात चालू आहे ना. कारण कसे प्रत्येक फूल जे आहे ते प्रत्येक सीझनमध्ये मिळत नाही मग आता सजावटीसाठी काहीतरी पाहिजे. मग ते आर्टिफिशल च बिझनेस पण खूप छान चाल तो म्हणजे त्यांचा तसा. फुलं आहेत. तुम्ही कापडाचं बनवा, कागदाच बनवा पण जर तुमच्याकडे कला आहे, दूरदृष्टी आहे, कल्पना शक्ती आहे
तर त्याच्यावर बघा केवढा मोठा बिझनेस उभा होऊ राहू शकतो. आणि त्याच्याने अर्थार्जन
अर्थार्जन पण आपण फळ करू शकतो आपलं, एखादिचं घर चालत असेल त्याच्यान बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात त्याच्या उपजीविकेच साधनच होऊन गेलंय ती कला म्हणजे. थोडक्यात हा बघाना आता तुम्ही आम्यझॉन वर किती महाग मिळतंय ते हो ना त्याचं मटेरियल कि''--'' ती साधारण बघा पाचशे सातशे रुपयापर्यंत मटेरियल मिळते. त सगळं काही त्या तेवढ्या मट''--'' रियल मध्ये साधारण अ बारा ते पंधरा गजरे आरामात तयार होत्यात. तात तयार होतात हो किंवा मग ते जो सा साजूक. तुम्ही म्हणताय हळद वगैरेसाठी. किंवा डोळे जेवणासाठी वापरतो आपण तो तसा त''--'' जी रिब म्हणजे तो रिबिन ज्यायच बनतोना सॅटिनचा ते रिबिन. च बंडल पण किती फक्त सत्तर ते ऐंशी रुपयाचं बंडल मिळत. तर साधारण पाच साडेपाच मीटरची रिबिन येते त्याच्यामध्ये हो पाच साडे पाच मीटरची. पण तो जो पूर्ण साज बनवलेला असतो ना, तो मी मागे घेतला होता तो किती साडे पंधराशे रुपयाचा साज घेतलेला तो. त्याच्यात काय दोन दोन बांगड्या घालतो, तिथले छोटेसे दोन ब्रासलेट, एक बाजू बंद, एक कंबर पट्टा, एक गळ्यात ला हार मोठा लँंगवाला, एक छोटा चोकर सारखा त्याचे कानातले आणि बिंदी. एवढं साहित्य त्याच्यामध्ये तच पंधराशे रुप पहिला घेतलेलय मी ते म्हणजे तेवढच त्याला सामान सुद्धा बिचाऱ्याला लागलं, जरी लागलं अस जर समजा पंधराशे मध्ये त्याने कमीत कमी दहा ते बारा सेट आरामात बनवले असतील. आराम आरामात बनवले असतील मग
एक म्हणजे त्यामागचं एक आहे कारण कि मग तुम्हाला म्हणजे उन्हाळ्याच्या मध्ये जर फुलांच बघायचं असेल तर मग हा तुम्हाला ऑप्शन आहे. हा घ्या तुम्ही.
तुम्ही अरे तुम्ही ते सण साजरे करा. किंवा तुमचा जो काही प्रोग्राम असेल तो साजरा करू शकतात पण त्याच्या मागे. त्याने बनवला आहे. त्याच त्याला तर अर्थाजन झालं ना त्याचा बिजनेस झालं. पण शेवटी त्याच्या अंगात ती कला आहे म्हणून त्याच त्याला ते अर्थ अर्जन. करता आला त्याचा बिजनेस त्याला करता आला त्याचा रोजगार त्याने बनवून घेतला. घेतला पण आणि आता काय कला म्हणजे काय झालीय आता. एक उपजीविकेच साधन साधन झालंय. हल्ली कोणाकडे वेळे पण नाहीये अ बरोबर आहे. म्हणजे दारात फुलं नाहीय पूर्वी कसे दारातच फुलं असायचे पूर्वी पूर्वी कसं अंगण पण खालचं असायचे त्याच्यामुळे दारात फुलं पण असायच्या आता खालच्या अंगणाचे लोक बिल्डिंग तयार करायला लाग फ्लॅट मध्ये रहायला गेले आता फुल येणार कुठून लावायचं जरी म्हटलं तरी त्यांना तेवढं त्याचा सांभळ करता पण आला पाहिजे त्या फुलांच्या झाडांचा वेळच नाही ना. वेळच नाही कोणाकडे जीवनच एवढं दगदगीचं झालंय की आता सगळ्यांना फक्त सोयीस्कर काहीतरी पाहिजे कि हा बाबा आता मिळतय ना मार्केट मध्ये मग काही टेन्शन नाही जायच फक्त बघायच चॉईस करायंच कलर कॉम्बिनेशन आणि घेऊन यायचं बास बास बास याच्या माग मग त्या लोकांच बिझनेस होत की बरोबर आहे अस दोघांच्याही गरजा भागतात ज्याला हव हवयं त्याचही काम होऊन जात आणि ज्यानं बनवलंय त्याच ही काम होऊन जात कस. तो बनवतो काय. कारण की आपल्या सारख्यांना हवं असतं म्हणून तो बनवतो. म्हणजे त्याला रोजगार मिळाला आपल्यासारख्यांना हवंय हवंय काय? हवंय का? आपल्याला नाही. हवं काय आपल्याला तर कारण आता कसं आता सगळ्या गोष्टींचा ट्रेंड चालू य म्हणजे कोणाच्या देखादेखी कुठली गोष्ट आपल्यालाही करायची असते. मग आपल्याला ती हाऊस येत येते. मग आपल्या हौसेसाठी आपण ते घ्यायला जातो. ठीकय मग आप- आप म्हणजे पण घ्यायला गेलो आपले पैसे खर्च होतात पण मग त्या समोरच्याच त्याचा रोजगार होऊन जातो. तो अस. रोजगार होऊन जातो हो ना एकमेकांची गरजच झाली. हा म्हणजे पूरकच झालो थोडक्यात आपण एकमेकांच्या असं म्हणायला हरकतच नाहीये. हरकत नई खरचय खरंचय कारण माझ्याकडे वेळ नई माझ्याकडे पैसे आहे त्याच्यामुळे मी पैसाच देऊ शकते. समोरच्याकडे पैसा नाहीेय पण त्याच्याकडे ते बनवायला वेळ आहे त्यामुळे तो बनवून मला देऊ शकतो. त्याच्यामध्ये कला आहे. तो तसा त्याचा वापर करतो. बरोबर अच्छा. अ सोलावूडची फुलं पण छान होतात, सोलावूड माहितीय? असेल तुम्हांला का नई? अ- नई.
ते लाकडाचच अस
लाकडाचच असतो. हा हा. म्हणजे -स्पंजी लाकड असतं ते. अच्छ अच्छा. बारीक पापुदरा काढतात. बर. त्याचे छोटे छोटे बंडल असतात. आणि मग आपण आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये ते कट करायच. त्याच्यापासून फुलं बांधवायची. अछ्या. त्याची जी जी मोगऱ्याची जी फुलं हाय ना, रिअल दिसतात एकदम रिअल. अच्छा सोलाऊड, ओके. लाकूड लाकूड लाकडाच्या पापुद्र्या पाासून बनवलेल ते, कागद तो बारीक हम्म हम्म हम्म.
खूप छान, असं असंख्य प्रकार आहेत. सॅटीनचे होतात, क्रेपचा कागद असतो. त्याचे होतात. डबल क्रेप असतो एक. त्याच्या पाासून बनतात. अ- ऑरगंडी
गंडी झालं, वेलवेट झालं. मी ना मला आठ त मी दहावीला जेव्हा होते ना, तर असच हॉबी क्लास लावलेला असच काहीतरी बनवण्याच म्हणजे आता कसय, काही नवीन पाहिलं की आपल्याला पण उत्साह येतो ना बनवूया आपण पण, म्हणून असं काहीतरी होय. मला असं वाटते, माझ्या मते मी ते ऑरगंडीजी तुम्ही म्हणताय ना ऑरंगडी चं कापड माझ्या मते मी ते आणलं होत, त्याच्यासाठी छोटीशी ती बारीकशी तार आणली होती. आणि ते असं स्ट्रेच करून करून त्यात फुले बहुतेक मी बनवायला शिकले होते. मला आठवतयं ते जे तुम्ही म्हणताय ना, ते आँरगंडी नाही. स्टॉकिंग ची फुलं म्हणतात त्याला, स्टॉकिंग हो अशी बारीक नव्हे नाही सॉक्स हा हा हा अशी जाळीदारचं काहीतरी कपडा होता तो. थोडासा त्याला प्लेन हा प्लेन कपडा होता, मग नंतरून त्याची फुल बनवल्या आम्ही ना, त्याला हाय ना, असा शेडेड कलर वगैरे दिलेला ते हो हो हो. फॅब्रिक कलर्स येतात ना आपले ते लावून असं आठवतय, मला बऱ्यापैकी ते ताणल जात परत हो हो ताणल जात होत ते कापड ते स्टाँकींगचे फुले होतीत, अच्छा! हा स्टाँकिंगचे फुल पण खूप असतात.
अह.
रेझिंगचे येतात तसं मला बनवता कारण, माझं आता रिसेंटचं रेझिंगचा क्लास झालेला आहे ना, त्याच्यामुळे रेझिगच्या बऱ्याचशा वस्तू येतात मला बनवता. धन्यवाद! तुमच्याकडे खूप छान माहिती पण मिळाली आणि छान वाटलं बोलून. अच्छा, धन्यवाद धन्यवाद!